हॅलो.
हॅलो हा कोण.
हा मी आरती बोलते.
हां बोला.
हम्म, आ कुठून बोलताय.
मी माडवरून बोलते तुम्ही कार्यामधून आहात का.
हो हो हं.
हो काय मी पण पर्यंतच, तुमचा आला कॉल मी आत्तापर्यंत केला नव्हता ना. तुम्हांला काही माहितच नाही की कसा करायचा कॉल कुठून करायचा. तर, तुमचा आला ना.
ठीक आहे, हा हा चहा पिला का. कोल्हापूर मधून बोलते मी.
हो काय, कुठं खुद्द कोल्हापूरमध्येच. अच्छा-अच्छा हो काय, पाऊस आहे का कोल्हापूरला.
हो आहे आज जरा उघडलाय, तर चार दिवस गेले होता.
हो काय, हो आमच्याकडे पाऊस भरपूर आहे खक कोकणामध्ये आमच्याकड पाऊ पाऊस भरपूर आहे, हो म्हड रायगड जिल्हा.
हो हो, त्यात चार महिने फुल्ल पाऊस असतो काय मग.
हो चार महिने फुल असतो मध्ये मध्ये असं पडतो कधी-कधी आधी मधून अं. थोडसं ऊन वगैरे येतं.
पण ए-एकदा लागला पडायला की मग दिवसभर असतो कंन्टिन्यू. नाही, मग पूर वगैरे येतो आमच्या गावामध्ये.
हो, आमच्या इकडे पण येतो पूर.
कोल्हापूरमध्ये.
हो म्हणजे म कोल्हापूरमध्ये असं नाही, म्हणजे नदीला वगैरे पाणी भरपूर येतं, आणि माझ्या माहेरी पण येतं पूर. म्हणजे पूर्ण घरातच पाणी हं माहेर माझं अ निपाणी. निपाणीजवळ.
हो का.
हो म तिकड पूर येतो.
अच्छा अच्छा कृष्णा नदी ना तुमच्या इथं म मला.
अ पण हो कृष्णा, पंचगंगा
हा हा, कोल्हापूरला माझी बहीण आहे ना छोटी. हो सख्खी बहिण आहे माझी छोटी कोल्हापूरमध्ये. तुमचं कोण आहे? कमाड मध्ये
म्हाडमध्ये कोण नाही. आधी राहत होती माझी पण एक बहीण पण नाही ती आता कोल्हापूरला शिफ्ट झालेत.
हो काय, तुम तुम्ही जॉब करता.
नाही नाही घरीच असते. मुलं लहान आहेत ना, म्हणून.
हो काय, लहानच होय अच्छा. माझे पण लहानच आहेत, एक मोठी मुलगी आता बारा वर्षाची आहे. आणि छोटी मुलगी आता अडीच वर्षाची आहे.
अय्यो हं लहान आहे की ओ
हो लहान आहे हो. त्याच्यामुळं काय होतंय ते सगळ्यातन वेळ काढून हे हा म्हणजे ह्याला वेळ द्यावा लागतो. मुलांच करून सगळं हे करून घरातलं पण असतं आपल्याला आणि त्यात प्लस अकॅडमी टीचर पण आहे ना,
हां,
टीचिंग पण करते. हा अकॅडमी मध्ये म्हणजे मिच केली चालू अकॅडमी.
हा हा,
मग तेच चालू असतं तेच ते पण काम अकॅडमीचं.
हां हां हां, चांगलं आहे. हम्म, फॅमिली जॉईट आहे का मग?
अ नाही. जॉइंट नाहीये अ आम्ही हेस आहोत सेपरेटच आहोत आम्ही पण कसं असं जु जाऊन येऊन असतो आम्ही सासू सासऱ्याकडे
हां हां,
हां म्हणजे असं असं हे करतो आम्ही. बार म्हणजे अकॅडमी आमच्या घरातून चालू केली संध्या. सुरुवात आहे. आणि ते अकॅडमी आम्ही स सासूबाईच्या घरीच घेत होतो आम्ही आमची चालू असते. त्यांचं घर खूप मोठं आहे. त्यामुळं तिथूनच आणा लागते. हो असं माडमध्येच खुद्द
हां,
आता संध्या तरी पाचवी ते अ सॉरी पहिली ते सातवी घेतलेय.
हां,
सु.. सुरुवातीचे वर्ग छोटे हां घेतलेत. नंतर हळूहळू वाढवायचं. असे आणि अकॅडमी मधी मध्ये कसं असतं. की क्लासमध्ये फक्त कसं असतं एक टीचर असते. आणि मुलं खूप असतात. पण अकॅडमीमध्ये काय असतं. की ती तीन चार टीचर असतात. आणि मुलं हां सब्जेक्टला आणि कसं मुलांला फोकस पण द्यायला बरा पडतो. प्रत्येकाला वेगवेगळा
होय हो एक
असं हां हां, आणि नुस तंच आम्ही शाळेचा अभ्यास नाही तर आम्ही इतर गोष्टी पण घेतो. म्हणजे अ लाटीकाठी अ अजून तुम्हा सांगते बुद्धिबळाचे हां ॲक्टिव्हिटिज पण आम्ही घेतो. म्हणजे असं का तं वेगळं वेगळं मला काय असं काही मला वेगळं करायचं होतं ये ये म्हणजे इ इतरांपेक्षा काहीतरी वेगळं वेगळं आपण करावं बाळामुळं कसं जॉब विब नाही करता येत ना त्याच्यामुळं मग गं हे जवा चालू केलं माझं पण शिक्षण हो. त डी एड बी एड झालंतं माझं एम एस झालं होतं.
हां.
आता मुलं थांबून तर किती थांबायंच ना वाटं बघत मुलं मोठी कधी होणार? मग आपण क जाणार करणार.
होय होय तसंच होतंय आणि काय मग घरचं काय तर लागतंय. पोरं मुलं आता म्हणलं तर कसं पहिलीपर्यंत जाऊपर्यंत आपल्याला घरी बसायला लागतंय.
नाही पण पुढं पण खूप असतं पोरांचं तर आता
हम्म हो पहिलीला आहे मुलगी मुलगा पण मोठ्या गटात आहे आता हम्म.
हो काय म्हणजे तुम तुमची खूपच लहान आहेत ना.
होय.
हो हो बाकी काय किती आपलं कॉल दहा मिनिटाचं आहे ना?
हो आत्तापास म्हणज
तो लू कुठून करतात म्हणजे मला जर कोणाला कॉल करायचा असेल तर मी कुठून करणार चालू.
ह आता ते आपण नंतर बोलल्या म्हणजे याच्यावर ऍक्च्युली बोलायच नसते. पाहिजे तर मी साधा कॉल नंतर करते हा.
अच्छा अच्छाी तू.
आम्हाला हा.
चाल तुमचा नाही नाही मी काय म्हणते अं. ठीक आहे ठीक आहे नको त्या त्याच्यावर बोलायच नको आपल्याला नं तरच बोलू आपण ताई चाल ठीक आहे ठीक आहे. बाकी अ तुमच्या घरामध्ये कोण कोण असतो मग आता हे सासू सासरे वगैरे?
हो सास सासरे असतात आमची सासू आहे जाऊ त्याची मुलं मोठी फॅमिली आमची. जॉईंट फॅमिली ना हो.
अच्छा अच्छा हो जावं वगैरे असतील तुम्हाला ते.
हो एकय दोघीचण आम्ही.
हो जावा जाव अच्छा अच्छा
अजूनचा आसूबाई पण म्हणजे चलतचा असासूबाई पण आहे. पण त्या वेगळ्या असतात इथेच जवळच पण वेगळं असतं.
हो.
हा.
माझी बहीण कोल्हापूरला आहे ना तर ती चाटे बघा तुमच आहे ना ते शाळा. शाळा अस चाट्यांची क्लास येतो.
हा हा हा कोचिंग हा.
हा तिथे ती होती वाट आधी काही काही महिने आणि नंतर ते आट वाटत कुठे. हा नंतर ते वाटत. आता चाट्यांचाच काय ह आहे ना हा स्कू वगैरे काय.
हो काढलेत त्यांनी काय काय कॉलेज अशा. पण आहे वाटतं त्यांच्याक
हम् हम् हम मग तर ति ती वाटत तिथं आहे वाट आता काय शिकवायला मुलांना. टीचर टीचिंग करते ती हो तिथे. कोल्हापूरमध्ये तर तिथ तिची पण खूप छोटी मुलगी आहे तिची मुलगी तीन वर्षाची आहे पण मग मग तिला ते कसं मुलीला मुलीला पण ती घेऊन जाते
हा हा
तिज पण ते होऊन जातात तेवड्या वेळामध्ये तर ते करते ती
हा घरी पण पाहिजे ना कोणत तर बघायला वगैरे
घरी आहे सासू सासरे तिझे ते पण जरा असे आजारे वगैरे हा पण तिझी जरा जिद्द आहे ना का करायच वगैरे जिद्द असल्याशिवाय होत नाहित गोष्टी ओ अ हो आणि नुस तर मग म्हटलं ना आपण घरात घरात घरात तर मग आयुष्यात घरात राहतो आपण मुलं काय मुलं काय मोठी होत नाहीत ना ती काय लहाणच असतात आपल्यासाठी कितीही अगदी कॉलेज कॉलेज मध्ये जायपर्यंत पण मुलं आपलं हे असत सगळं आपलं द्यायला लागत असं होत आणि मग लागतच नाही ना आता माझी बघा मोठी मुलगीच मोठी आहे म्हणजे आता बारा वर्षाची आहे म्हणजे कळती आहे आणि छोटी मुलगी खूप छोटीये ह ह दोघीच्या पण वयामध्ये हा हा खूप अंत अंतरये त्याच्यामुळ दोघींच्या पद्धतीने मला घ्यायला लागतं
होयच की आणि छोट मोठ असल्यानंतर काय होतच नाही कि मोठ्यांचं कस तर होतय छोट्यांचं काय हा तेच काही का असना थोडं तरी थोडंफार तरी करते ना ती
तिज ती करते पन कसं असत की मोठीला फक्त खायला प्याला घातलं लक्ष ठेवलं की बास बास होत पण सॉरी छोटीला पण मोठीवर कसं होता मोठीवर चालली आहे ना
ह हम्म ते पण बाकीच पण बघायला लागते हो हो ते लई सिक्युरिटी आहे बाई आता काय नव्हेच झालंय तसल हो भीतीचं आहे कुठं पाठवायचं म्हणजे मुलांना
नाही नाही आजकाल मुली म्हणजे आज किती झाले सगळे नाजूक काम झालय
होयच की घरातन बाहेर गेलं की येऊपर्यंत टेन्शन
हो कुठं काय म्हणजे असं आता कस पूर्वीच्या वेळेस आपला काळ वेगळा होता
काही नाही कुठं पण जावा काय पण करा
हा कुठं पण जावा आई आपली ठेवायची बाजूच्या घरामध्ये थांब इथ काकून च्या जवळ थांब शेजारी मी आलेच जाऊन आता हा भरोसा नाही आता राहिले हो
दुनियादारिच काय विचित्र झाले आता एवढं सगळं काय काय होत असतय बघतात घरात तरी पण माणसं तेच करतात
नाही ना तर काय वृत्ती माणसाची तशी झालीये ना आता त्यामुळ
हा आता लहान मुलींच्यात तरी काय बघायचं काय माहिती ते
काय ते फक्त मास मास बघतात ना मासाचा गोळा फक्त बघतात
हम् काय खरं हा तेच की काय उपयोग आहे खरं पण?
लहान मुली विरोध करत नाहीत ना विरोध
पण किती त्रास हो तेच जर आता आपल्या मुलाच्या बावतीत झालं तर काय करायच सांगा,
म्हणजे अवो ते अशा ऐकतर आपला नाही ना जेव्हा आपल्याला जीव नुसत हळहळतो असं चारदिवस आपल्याला झोप लागत नाही.
तर काय दुसऱ्याच बघून,
दुसऱ्यांच बघून आता सगळं तो हे असू शे विषय आहं. का ज्या ज्या आहे त्या आपण आता फक्त सावध आणणार तुम्हाला मुली आहेत का दोन दोन्ही ही?
नाही नाही एक मुलगा एक मुलगा आहे.
हो का मुलगी मोठी आहे?
हा मुलगी मोठी आहे तिसरी ला आहे.
हो तिसरी ला आहे छोटा मुलगा आहे खूप तुमची तर खूप खूपच मुललं लहाण आहं. जाऊबाईना पण मुलं असतील ना?
तिचा लहान आहे अजून आता दोन तस दोन वर्ष पूर्ण झाले त्याला,
हो का म्हणजे खूप छोटी म्ह तुमची मुल आहेत.
हो त्यामुंळ काय हा काय करताच येत नाही.
नाही बरोबर मग तुमं पण शिक्षण काय झालंय का?
हो माझं बी कॉम झालंय की.
ह्अ
हम्म जात होते मध्ये मी पण, हा अकाउंटिंग साठी जात होते परत हे काय हेला मुल आमच्यात आहे ते जाऊबाईस जरा असं लईचं किरकिर करते ना आता म मग ते हँडल होईना त्यामुळे मग आणि सोडायला लागल. होय घ र माणसं पण जास्त आहेत, त्यामुळं सगळं काम पण आवरायला लागतंय ना.
नाही नाही बरोबर घरामध्ये सास सासरे आहेत आणि तुमचे हे पण आहेत ना आ तसासू
आजी सासू पण आहेत हो,
त्यांच पण करावं लागत लागत ना लागतंच की नाही सगळंच आहे हो.
काय नाही तर जेवण कपडे धुन ते तर आहेच की.
हे पण जात ते पण चांगले त्या न काय कोणा आपला इन्कम मिळती आहं, बरोबर ना म्हणजे काय स्वताचं आपण हे करतो एक समाधान असत पुढं आपली मुलं मोठठी तेव्हा आपण मोठा घास घेऊ पण सध्या मग काय तर चालू असणं महत्त्वाचं आहे म्हणजे मी तरी म मी मी तर ह्या विचाराचे आहे मला तर हा हा विचार आवडतो, म्हणजे बायका या नुसतं घरामध्ये घरघर करणं आणि काय न
ते घर घर म्हणल्यासा की घरातच बसतंय,
घरातचं बसतंय आणि मग पुढं मग कस वेळ निघून जातो आपल्या हातातन
हा आणि नंतर मग का आपल्याला पण काहीच इछाउरत ना नाही मग असं होतंय,
हा आणि तंस जग खूप पुढं गेलं असतं आपल्याला काय कळत नाही बाहेरचं समजत नाही काय चाललंय, त्यापेक्षा हळूहळू जगात सोबत चालायचं,
चालेल काय नाही बघा निवांत आहे. अ अजून दोन दिवसा मी पुन्हा कॉल करते तुम्हाला
हो ठीक आहे चालेल म चालेल चाले ठीक आहे.
चालेल हा ठीक आहे बाय थँक यू हा.